हॅलो, हा बोल? अग टास्क एकदा कमप्लीट करून टाकूया म्हटलं.
काय म्हणते?
हा म्हणजे तूला अजून आले नाही टास्क. काय करालास, काय करायलस म्हणलं? हॅलो, हॅलो
हॅलो,
काय ऐकू येईना ग तुझा आवाज. हा
किती -किती कॉल झालेत म्हटल्या?
माझी हा धावा आहे बघ, धाव आहे धावा.
हा हा.
तन
किती सांग?
करून टाक की, तीस आहेत.
हा हा...
काल माझी पाचच झालती, आज झाली तरी.
कुणाला?
वैष्णू ला लावलो, ज्योतीला लावलो दोन वेळा.
म्हणाले ग इंटरव्हू नाही म्हणाले, टास्क नाही म्हणाले.
हम्. सुनेला ला बी सांगायला पाहिजे त्या.
आ
आपणला बी सांगयला पाहिजे म्हटलं.
होय. ओ हे जोडाकी. जर फोण द्या, फोन चालूच आहे मगापासून. चालूच ठेवलाय ना ओ, हॅलो
ब
बघ की तीथ मोबाइला, बोल बोलकी. एअरटेल पेहला कार्ड करून घेणार आहे मी.
घे की बाई आणि बॅलन्स संपायच्या आधी घ्या.
होय, तसच करणार आहे.
जरा या एअरटेल ला बहुतेक बॅलन्स संपल्यावर फोन लागतय का नाही कोणास ठाऊक?
नाही पण पडते कार्ड. लगेच आठ दिवसात.
शिव झोपलाय, शिव झोपलाय मी बसलेले निवांत. जेवन आता आईना विचारणार आहे. अ ते वत होपय आज कोण नाही ती पण दोघं तिकडे काही डाळ्या गेल्यात. अ जेऊनच येतील माझ्या मते तर हॅलो, हॅलो. हॅलो.